हा हॅलो आवाज हो येतोय माझा येत.
हो! हो! हो! येतोय येतोय.
हां काय झालं जेवण वगैरे.
हो! झालं आता इतक्यात तुमचं?
अ नाही अजून नाही झालं आज आज संडे ना थोडस लेट. हा
हो! आज सुट्टीचा दिवस त्यामुळे सगळे कामांना लेट हो.
हो! नाश्ता वगैरे झालाय त्याच्यामुळे मग हळूहळू चालू आहे सगळं.
हा रोजच कस आपलं रुटीन असतं त्यामुळे कसं ल करू सगळ्या गोष्टी टाइम टाइम वर होता सुट्टीच्या दिवशी थोडस हेच होतं ना.
हम्म त्याच्यामुळे हळूहळू चाललंय आज.
सगळ्याच कामांना उशीर.
हो सगळ्या हेला उशीर.
त्यात मुलांची लुडबुड चालू असते.
हो मध्ये मध्ये मग हम्म मध्ये मध्ये चालू असतं त्यांचं. हो.
बाकी पावसाचं काय तुमच्या इकड आहे का पाऊस वगैरे?
नाही ना आमच्या इकडे नाहीय. मागच्या वर्षी चांगला झाला पाऊस लवकर आला होता या वर्षी तर अजून काहीच नाही.
हो ना सगळीकडे पावसाचं तेच लोक वाट बघतय पावस येईल.
हा ना तुमच्या इकडे आहे का?
नाही कुठंच पाऊस नाहीये काही नाही कडक उऊन आहे गरमी खूप आहे.
हो ना हा हाच ना हम.
म्हणजे पावसाची मागच्या वर्षी मे मध्येच पाऊस पडला होता. यावेेळेस आता जू जून पूर्ण संपत आला तरी पावसाच प
नाही ना कडक उण ए एकदम. एप्रिल मे सारखंच ऊन कडकन हम्म.
हो खूप कडक ऊन आहे. हम्म बाकी काय म्हणता आवरले
हो आवरले ना काम आवरले. तुमचा अधिक मास कसा गेला.
खूप छान गेला बर का. हो मस्त होता या वर्षीचा अधिक मास जरा वेगळाच होता.
हो छान होता.
हम्म. हम सोशल मीडिया हो सगळ्यांनीच एन्जॉय वगैरे. केला मस्त.
हो हो असं.
रेसिपी वगैरे कुठली आवडते.
का मला सगळे च आवडतं पदार्थ खायला.
हा हो ना मग काय काय आवडत सगळत जास्त काय आवडतं? तर.
मला पातोड्याची आमटी.
पातोड्याची आमटी आवडती का काळ्या मसाल्याची का?
हो काळया मसाल्याच्या सगळ्याच भाज्या म्हटल्या तरी.
हा मला पण आवडते. हो मला पण आवडतेय.
हो का?
हम्म. मला पुरणाची पोळी आवडते.
हो ना, हो का आता सीझन तर हुं.
सीझ सीझन मध्ये ह या वर्षी खूप आंबे होते.
हो. या वर्षी खूप होते. लोणचं केला का तुम्ही?
नाही ना. अजून कुठे ह्या वर्षीचा जमलंच नाही काय नाही. मागच्या वर्षी केलेलं होत. थोडसं त्याच्यातलं शिल्लक आहे करायचं चालूयं विचार. पण जमलच नाही. गावाला गेलो होतो. आणि त्यात आमचे एक रिलेटिव्ह एक्सपायर झाले होते. त्यामुळ काही आम्हाला जमलंच नाही, काही नाही महिना त्याच्यातच गेला आमचा. हा मग आता करायचं म्हटलं.
हो आलाय ना लोणच्याच्या पण कैऱ्या ते आलेलं आहे आता बाजारात.
आणि मुलांची आता स्कूल चालू झाली ना. त्यामुळं कुठं करणं जमलंच नाही.
हुं.
हा. आता करू म्हटलं. तुम्ही कसं करता?
आम्ही ना आम्ही हो हो आम्ही ते आपले जे मसाले असतात ना सगळे - - लवंग वगैरे दालचिन - - ते ह सगळे म मिक्सर मधून बारीक करतो आणि लाल मिरची टाकतो. आपल्या मिरच्या असता बघा त्या बाहेर विकत मिळतात. त्यातल्या कलरची मिरची असते ती अशा दोन तीन प्रकारच्या - - त्या मिरच्या घेतो. त्या एकत्र करून मग त्या थोडेश्या अश्या जाडसरच ठेवतो. आणि गुळ टाकतो मेन म्हणजे थोडस गोड आंबट छान लागतं. हा हॅलो येतोय का वो ताई आवाज?
आवाज येतंय.
हो हो येतोय मला तुमचा. तुम्हाला? हो. आणि गुळ टाकतो. गुळ टाकला क कसं थोडस म्हणजे ते टिकतं पण वर्षभर. हुं आणि पक्क पण होतं नाही का खा त्याच्यामुळे मग गोळ टाकतो थोडस मग गोड आंबट पण छान लागत.
हो. आम आम्ही काय करतो. हो ना. आम्ही काय करतो. कैरी हेना मस्त तिथून आणली का धून सून तिथंच घेतो पुसले वगैरे करून मग - - त्यांच्याकडनच कापून घेतो एक सारख्या मापामध्ये हा मग ते घरी आल्यावर - - त्याला नाही का थोडस मीठ, हळद लावतो. त्याच्यानंतर हा. त्याच्यानंतर ते थोडंसं नाही असं पाणी सुटत मग ते बांधून ठेवतो. मग त्याच्यातलं ते ह मग त्याच्यातलं पाणी नि थोडंस कमी झालं का थोडं फॅन खाली सुकवायला नाही तर ऊन थोडंस बाहेर गॅलरीत वगैरे- -
हो हो हो ना हा हा नाही आम्ही हळद आणि मीठ - - नाही लावून ठेवत. आम्ही फक्त कापून आणला का ह मग त्या पुसून नाही का असं? फॅन खाली सुकवत ठेवतो असं करतो हुं.
नाही. आम्ही मग हळद मीठ लावतो थोडसं आणि ते नाही का थोडसं बांधून ठेवतो मग ते पाणी थोडस मिठाचं सुटतं ना ते मी सगळं नितरून जातं. उतरल्यानंतर मग थोडसं हवेशीर ठेवतो. मग ते थोडसं नाही का असं. हे होऊन जाते, कडक होऊन जाते. हो हो. अ आणि अ मग मोहरीची डाळ हो. मोहरीची डाळ असते ना मोहरीची डाळ परत बडीशोप, लवंग, मिरे आणि तेल. हो. आणि मिरच्या ना जळगाव फाफडा मिरची ना ती आणतो आम्ही म्हणजे पाऊशर एक आणि थोडी मिक्सरवरती अशी त्याची भरड करतो अ मग आहे ना. ज्यावेळेस करायच असतना आधी नाही का मस्त. म करून ठेवतो आम्ही तो असतो ना तो मसाला बनवतो मग तो थंड हा मग त्याच्यानंतर गार पडला का मगच टाकतो ना काही रय म्हणून आधी मसाला करून ठेवतो पण एक वर्षी मागच्या वर्ष आमचं कस झालं माझ ते लक्षातच नव्हतं मी मी दुसऱ्यांकडन बनून घ्यायची. आणि पहिल्यांदाच बनवलं होत मला माहित नव्हतं मम मी आधी नाही काय की काही रा आणल्या गेल्या आणि त्या फोडलेल्या होत्या आणि त्यानंतर दि अस ओल्यावर राहिल्या आणि मसाल्या नंतर ग तो थंड दुसऱ्या दिवशी होतो तोपर्यंत इकडेरी खराब हो लाग मग ती काहीरी सगळी खराब झालेली ना. फेकून द्यायला लागली परत दुसऱ्या आणल्या आणि मसाला गार झालेला होता ते केलं त्याच्यात भरलं मग वर्षभर आपल्याला ठेवायचं म्हंटल्यावरती खराब नको होईला ना.
यला बरोबर आहे
हो मग ते चांगलं तर राहिलं पाहिजे ना. कस आपण ह मग ते तस ते पूर्ण करून येणार. तेल वगैरे गरम करून त्याच्यामध्ये मरेित हे नाही का सगळं केलेलं मिक्सर मध्ये ते टाकून. स करून पठवून देतो थंड झालं. म होते कैरैरणणा हा कैरणा सोळून घेतो मस्तपैकी आणि ते बरणीमध्ये भरून ठेवतो.
हो हो आमचं पण माक्षच. खराब पण नाही झालं काहीच नाही.
पाहीस नाही.
हम्म आणि उलट आता ते जुनं झालंय जास्त तरजून छान लागत.
हो जुन्या झाल्यावरती च खूप येते त्याला नवीन पेक्षा जुनं आणि नवीन थोडं पहिलं पहिलं. खायला खूप छान वाटत अ आणि कस होऊन जात आता पावसाळ लागतो आपण पावसा शक्यतो आंबट त खा कमी करतो त्यामुळ ते खाल्ल्याने जात. थोडस कधी नव्हत म्हणजे कधीतरी समज आपण पिचडी वगैरे केली.
हो त्याच्याबरोबर छान लागत हम्मम् मुलांना पण टिफिन ला द्याला पण जरा म्हणजे चग राहत लोच पोळी देता येत कधी ह ह.
ह आणि थंडीच्या दिवसामध्ये कस ते पण ात उन्हा फब्र खाल् जात आपल्याड नाही अस थड. थंडी पडली का मग आपण कॅन्सल ह करतो ना. थोडस खाण टाळा टाळ करत असं ह्. आणि ते पु पुष्कळ होऊन जात जेवढं केलं तर नाही कसं.
हो.
छान असत पण त्याच्यात अनमुरंबा वगैरे असतो तो करतो गोळाचा
बाहेर व म्हणजे त्याची चव येतच नाही तशी
नाहीेत् नाही आणि त्याच्यात कस तेल कस वापरत नाही. क असत आपलं कस घच खर्च पण कमी येतो आणि मुळात म्हण हो. आणि हे बाहेरचं कधी केेलेलं असतं माहत नाही. काही नाही खप खूप हे होऊन जात त्याच्यापेक्षा घरी आणि ग ांबा वगैरे पण एकदम मस्त करून ठेवला का तो फ्रीज मध्ये थोडासा टिकतो आणि पोरांना आपण हे बाहेरची जेली जॅम देतो त्याच्यापेक्षा तो मोरम हा मुरंबा खूपच चांगला आहे ना का म्हणजे त्यांच्यासारखी टेस्ट वगैरे असतील हम्म मग यावेळेस पण आंबे चांगले होते माहितेय का मागच्या वर्षी खूप भाव होता
हो चांगले होते
त्यामानाने यावेळेस खूपच आंबे खाल्ले आणि कस गेलं एक्सपोर्ट बंद युद्धामुळे त्यामु मग ह त्यामुळे मे पेट मध्ये कसे जास्त आंबे होते हम्म त्यामुळं खायला पण भेटले आणि भाऊ पण यावेस का थोडासा पद्धतशीर होता म्हणजे सगळेच घेऊ शकत नाही तर मागच्या वर्षी कस अडीचशे तीनशे रुपये किलो होते शंभर एकशेवीस दीडशे पर्यंतच्या आतच होते आणि सीजन मांटल्यावर आंबे
आंब्याच हम्म हो आता जांभूळ पण यायला लागलेय ना हम्म ते पण चांगले राहत आणि सिजनेबल फळ खाल्लं पाहिजे प्रतेक हम्म तेच ना आणि मुलांना पण हो आणि माहिती पण झालं पाहिजे आता मी माझ्या मुलाला सांगितलं की जांभूळ तर त्याला माहित पण नाही काय जांभूळ म्हणजे असं म्हणजे हे असं फळ असतात ते माहित वईग
हम्म हम्
हा
हा
ठीक आहे चालेल ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो चालेल हो हो ठीक आहे चालेले हो